हॅलो हॅलो नमस्कार बोला ताई काय म्हणतात काय नाही वो. स्वय स्वयंपाक करत आहे.
स्वयंपाक करताय का?
हो
काय बनवताय आज?
आज कोबीची भाजी काही भाकरी त्यानंतर पीठ मिरच्या
हो का पाऊस काय म्हणतोय. पाऊस कस काय मग तिकडे?
हा ना तीन दिवसापासनं भरपूर पाऊस चालू आहे आमच्याकडे एक दिवस सुद्धा नाही बंद.
हो ना
आज तर आम्हाला का मीटिंगला बोलवलं होत प पाण्यामुळे तर आम्ही गेलो नाई.
मीटिंग कशाची ओ
आहो आम्ही ते उमेद बभियानमध्ये काम करतो ना
हा हा हा
हॅलो उमेद अभियानमध्ये काम करतो ना मग ह मग तिथं आमची मीटिंग होती आज प पाऊस इतका चालू आहे तर कसं काय जायचं तिथं
आमच्याकडे पण दिवसभर चालूच आहे एक हा एक मिनिटं सुद्धा बंद नाही डायरेक्ट दिवसभर बकरींचे गायींचे नुसते हाल आहेत ढोरागुरांचे
हा ओ बाई गुरांचे तर जास्त असल क चारा वगैरे सगळ्या पाण्यात तर भिजला गेला
खूपच हाल हे आपलं तर काय नाही माणसांचं आपण घरात बसून राहतो पण जनावरांची इतके हाल आहे ना
हा ब बाई खरं झालं असतील ग तीन दिवसापासून सारखं चालू आहे तीन चार दिवसात
हा त्याने काय कारायला पाहिजेल जोरात येऊन उघडून गेला ना मग काही नाही वाटत
उलट चांगलं होऊन जाईल तस यायलाच पाहिजे त्याने. पण हे नाही करायला पाहिजे बाई हे उलट आजारी पडून जातील माणूस.
मग एक सारखं चालू आहे ना हो तीन दिवसापासून.
हो नाही दिसतच नाही हेज्यात
नाही ना.
हम्
हो नाही ते मी पण करते उमेद अभियाना मध्ये काम हम्म काल आमच्या इथे ब काल आमच्या काल आम्हाला पण बोलावलेललं होतं आमदार साहेबांनी
हा हा हा हा या देवे देवेंद्र देवेंद्र फडणवीसच का
तम गेलो होतो आम्ही हम्म तुम्ही काही दिसल्या नाही ना
हो आम्हाला माहितच पडलं नाही ते फक्त ग्रुपला बघितलं म्हटलं कस कस काय जात. ता जाता ते पाहून घेतलं गुपचूप राहिला पाऊस बी येत होता त्याच्यामुळे आम्ही काही जास्त तर इंटरेस्ट घेतला नाही
हम्म हम्म हम्म आपलंच काम भरपूर राहतो कंटाळा येतो मग जायचा.
पण आम्हाला आहे ना एस्ट्या पण नाही हो गाड्यांच सोय राहिली का मग माणूस निघून जातं
बाई आमच्या गावाला भी तोच प्रॉब्लेम आहे
हो आमच्या गावाला तर एसटी म्हणजे माहितच नाही बाई
आमच्या गावाला बी नाही बसच येत नाही हम हम्म आमच्या गावाला भी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गाड्यांचा फक्त गुरुवारी बाजार राहिला त्या दिवशी रिक्षा येतात गावात तर बाकी काहीच विषय नाही
बापरे आमचं बी तसच आहे ग बाई आमच इथे रिक्षा भरली तर हा काय आमची भी तीच स्थिती ती आहे बाई तुमची जी आहे ना तीच आमची बी स्थिती आहे
आणि जर विचार केला ना आजच्या काळाचा तर लय मागे आमचं गाव असं वाटतं
आम्ही पण तेच म्हणतो, सगळी कर. आपलं गाव खूप मागे. कसं काय दिलं बुवा आपल्या आईवडीलांनी, असंच म्हणतो आम्ही तर.
मग, आमचीच चर आहे ना?
हा.
हे उमेद आभियानाची, सी सी सर म्हणून. सी सी सर सांगत होते, तुम्ही कसं काय लग्न केलं म्हण त्या गावात म्हणे, नाही सांगून द्यायला पाहिजे हो ना म्हणे
हा. तेचते ते आहे ना, खरंच ना खूप वेडे होते हो पहिले. काही बघितलं नाही काय नाही धुऊन काढलं तेवढं.
आणि त्या सरांना पण बळेच मजाक करत होतो. मग आम्ही पण म्हटलं, आता डिव्होर्स घेऊन, घेऊ का म्हट आम्ही नका ओ म्हणे, माझ्यामुळे कशाला डिवोर्स घेता म्हणे ते म्हणतील म्हणे तुमचे सर असे शिकवता का?
हं ह हा हा
अशी मजाक घेत होते, ऑफिसला. आता आहे ना म्हणे. मुंबईच्या, पुण्याच्या मुली आहेत ना म्हणे
हा.
लग्न करून नाशिकमध्ये, येत नाही म्हणे.
मग काय, फ्रेश बरोबर आहे ना.
असं सांग म्हणजे त्यांना मुंबई -पुण्यावाल्यांना, नाशिक सिटी लहान वाटते म्हणे.
हां
त्या मुलींना
हो. खरं आहे ना.
हम्म्, आपल्या इकडच्या मुलींना नाशिक चांगलं वाटतं.
हम्म्,
असं आहे.
जेवणं वगैरे, झाले तुमचे?
नाही ना, आता जेवणंच करायचे आम्हाला पण. मुलांचा अभ्यास चालत तस हायना ताई, येता. अभ्यास घेतला आता, मग जेवणं.
जेवलो.
जेवण.
स्वयंपाक लवकर नाही हो आता, मी आता भाजी टाकत आहे.
हो, का? हम्म्.. हम. मी पण भाकरीच केल्या आज.
तेच ना फोटो बघितला होता म्हटलं, हे उमेद अभियाना कामात. का उमेद अभियानमध्ये काम करता वाटलं, म्हणून म्हंटलं. लावून बघावं, सांगावं त्यांना. कसं कायं तुमच्याकडे परिस्थिती, ऊन, पाणी-पाऊस?
आमच्याकडे पाणी पाऊस कट ऑफ भरला का हो तुम्ही?
हो, भरला आमचा कट ऑफ. असं का? हो, पीजी तच सगळा हिशोब वगैरे राहत असेल ना? का नसते बाहेर?
काढून घेतलेले हे फक्त आणि रिपेमेंट नाही. खात्यावर काहीच उलाढाल नाही.
आहो.. ते एक गावाचं त्या दिवशी ते सर इतके बोलत होते बाई चिडले होते. लोकं हा म्हणे असं बाहेर घ्यायला गेले तर, किती लोकं भेटतात? का बुवा पैसे असा आपणहून लोकं काम करून घेतात. देत नाही.
पैसे वेळेवर रिटर्न करत नाही.
काही लागलं असण. हा
एकम ठिकाणी जाऊन एक एक व्हिजिट मारून येईल. त्यांच्या सह्या घेऊन गेईल सरांना सांगेल की त्यांना पत्र काढून देईल.
कम है दोगटे बाकी की आम्हाला पण द्याव लागतील बाई भेट गणय आह - टेन- ते आहे नि का मण टाकलेलं आहे, बघा ग्रुपला-
काय म्हणतात ती म्हण टाकलेली आहे एका ताईने.
मांन चटाग बर मानधन अन् चटाब मानधन
आणि तो आम्ही खूप हसलो बाई त्या दिवशी बरं का. दोन मिनिटं द्या फक्त थापून नाही लागत अस.
तवाय ते
आ हो आम्ही खूप पोट बर हासून घेतलं माझ्या मैत्रिणी मी म्हटलं बघ काय काय टाकून राहिलं म्ह आपलं महिला हे असं‌
खरंच आहे ते खरंच परवडतयं.
खरंच परवडत नाही ना खरीच बात आहे, ती काय खोटी नाय टाकलेलं त्यांनी म खरंच हाय ना ते. आणि वेळेवर पण नाय ना ओ ते, बर का वेळे वेळेवर बी नाय ना तेवढं बी हाय तरी वेळेवर नाइ. मग फक्त एका असत मग
ए सी जी चे कटाप सांगितलं ना सरांनी सर्वांनी एक कराय पायजेल जोपर्यंत ए सी जी ची जोपर्यंत आमचं मानधन मिळत नाय तोपर्यंत केवायसी होणार नाय एस एस जी चं कटाप भरलं जाणार नाय.
हा एक निर्णय सऱ्या महिलांनी घ्यायला पायजे, पण मी एक प्रभाग घेतो एक प्रभाग घेत नाइ असं असतं ना.
हम्म बाकीच्या प्रबलांचे मानधन पडून गेले काहींची
आ ओ हां कसं म अन आपल्या प हे बाकीच्याचे ना आमचे सार आपल्या सारख्यांच काय झालं नाही ओ ते किती दिवस झाले घरातून पैशे घालून जावं लागत ह. मग मन नाय लागत नव त्या कामावर एवढं माणसाचं
कामावर मन लागत नाइ म्हणजे कसं आपण केल्या कामाचा मोबदला भेटला ना
हा मग उरूप पण सुटते माणूस जात करत घे ते तरी राहतील त्यांचं जर आहे त्याच्यावरच आहे ते राहतील का बरं इथल्या दिवस
त्यांचं होऊन जात असल ना.
महिलांचं कसं असतो कायतरी अपेक्षेनेच काम करता ना.
आण म. आन जर परिस्थिती राहिली असते, या छीटाकभर पगारावर कोणी केलं असतं का मग?
कोणीच केला न
आन म नायचये काय काय काम आहेत. का पगाराच्या मानाने किती काम आहेत डोकं लावायचं आ
काहीच परवडत नाय तेन काय करून उपयोग हे.
तरी खूप खूप महिला जीव लावून काम करतात तेवढं त्यांच्याने होतं तेवढं पण हम्म. लई किचकट ये जिथं बोलवलं तिथं जातील जे सांगितलंय त्या तेनी वेळेवर करते, पण महिला त्यांच्या वेळेवर सगळं काम करून घेतात. त असं समजून घेताना मग खरंच गरजू आहेत ब यांना गरज आहे हं तर ते महिला ना कळत महिलांना कळत नाही, महिलांनी एकी करायलाच पाहिजे.
मग
स्पेशल कॅरर ग्रुप र एक दिवस मिटिंग लावून बोलून घ्याव्या सगळ्यांना
कॅडर ग्रुपला आमच्या कॅडर ग्रुपला आहेत ना,
हा हा बरोबर आहे. हगतेचे
असे असं बड्डे विश वगैरे काही असल्या ना ते करतो त्या कॅडर ग्रुपला पण मगाशी प्रायव्हेट विषयी तिथं नाही बोलता येत आम्हाला
निसत आपलं कॅदर कॅदर कॅदरनेच जॉईन व्हायला पाहिजे, आणि त्यांनीच करायला पाहिजेल. थोड हरा संग चर्चा केली ना, चर्चे वर काहितर निर्णय निघतो बुवा असं
हा हा मग कुठल्या बी गोष्टीच तेज राहत ना. चर्चा केल्याशिवाय काहीच समजत नाही. हम्म.
ते बी नाही होऊ द्यायचं, दोन दोन-दोन, तीन-तीन महिन्यात कारण सगळे गरीब आहेत. कोणी श्रीमंत नाही आहे ना.
मग आमची व तीच परिस्थिती आहे बर ती
आमची पण तीच परिस्थिती आहे.
हा मग सगळ्यांचं कोण माणत तसं काही इ माणसं घरात हे राहिला असत, तर कोणी केलंच नसतं ना ते त्यांनी पण जाणून घ्यायला पाहिजे. नक दोन- दोन जास्त दिवसला पाहिजे त्यांनी दोन-दोन, तीन-तीन महि करून द्यायला पाहिजे होतं, त्यांनी कुठे दिलं. ओ
पाच प्रमाणे पण दिलं ना, तीन महिन्याचं पंधरा तरी परवडतं मग
हा तेच सांग. आहो एक ऐके दिवशी आहे ना आमच्या इथ आम्ही मिटिंगला गेलो ना प्रभा याच्या समितीची, पंचायत समितीची तिथं मग आम म्हणजे यांनी काय सांगितलं तर बुवा तीन-तीन महिन्याच काढतो बुवा आम्ही डायरेक्ट आमची ती एक ताई होती त्या काय म्हणाल्या नका सर म्हणे तीन महिन्याचे काय घ्यायला का देता, म्हणे मगय बाकी तसून राहतात तर, तुम्ही आता डायरेक्ट आमचं दिपवलीलाच करावं असं, सांगत होत्या बाई मला खरंच का म्हणे हो म्हणे दिपवाळीच्या दीड टप्प्यालाच करा म्हणे अस सांगत आहेत बाई मग असा पण विषय झाला त्या दिवशी
मग तेव्हा डायरेक्ट पन्नास-पन्नास द्या म्हणा.
नाही ना, मग तिथं बोलले बी ना ते बी थोडे फार झाले. का मग, दूसऱ्या टप्प्याला सांगता येईल. त्यानं दिलं इथलेले, पण किती दिवसाचं दिलं? हे तरी विचार करता का बुवा?
हेच नाही, आता टाकलं ना
आ?
आता डायरेक्ट सर्वांनी, विषय घ्यायचा त्यांच्या जवळ.
हा, हा.
किती दिवसाचं आहे? काय?
हो.., नाही हो. हे काही काही नां, असं आहे ना तुम्हाला सांगू का? ज्यांना थोडंफार आग्रह पडलं ना, ते दा बनुन जातात असं. ते दाबून जातात ते नाही काही बोलत मग.
हा.
असा प्रॉब्लेम असतो, सगळे सारखे नाही येत ना?